हॅलो, हॅलो, हो झालं झालं. झालं.
नंदला हो का
हो, तुमचं झालं का जेवण?
करत आहे. हो. काय करत आहे?
आम्ही काहीच नाही आता, अ बसून हाऊ
हो काय? हम्
हम्म, तुम्ही काय तुमचं काय चालू आहे?
काही नाही स्वयपाक कराय लागली.
हो का?
हम्म.
काय स्वयंपाक केला?
काय नाही, पोळी- भाजी आहे.
पोळी- भाजी?
हम्म.
काऊून आज दुसरं काही नाही केलं का खायला?
हम हं.
काऊन?
हो हो.
काय जॉब करता का तुम्ही?
नाही आम्ही जॉब नाही करत.
हा.
आम्ही स्टुडंट आहे सध्या. विद्यार्थ- विद्यार्थी आवोम विद्यार्थी
हो काय?
हम्म, तुम्ही काय करता? हो का?
हम्म.
काय काम करता घरी तुम्ही
काय नाही स्वयंपाक बनवणं घरचेच काम
तुमच्या घरचे मालक काय करतात
आमच्या घरचे
आह
सर्विसवर आहेत
अच्छा
हम्म
हम्म
आणखी
आणखी आता बोला तुम्हीच
कोन्या क्लासमध्ये आहे
मी आहे अकरावी मध्ये
हो का हम् हम् कस आहे मग अभ्यास बीभ्यास
मस्त चालू आहे तुम्ही तुम्ही कुठ पर्यंत केला अभ्यास
शिक्षा
हा
आम्ही बारावीपर्यंत
बारावी पर्यंत केला का
हम्म
मग काउन पुढं काही केले नाही तुम्ही
नाही नाही लग्नच केलं वडलांनी आमच्या
हो का
हम्म
बर बर
हम्
कुठे राहता तुम्ही आता
अ
कुठ राहता तुम्ही आता
नागपूर
नागपूर
ह अ
अरे मग आमच्या जवळंच राहयता तुम्ही
हो का
हा आम्ही अमरावतीला राहतो हो
हम्म
नागपूरमध्ये काय करतात मग काय करता मग तुम्ही घरीच असता का
हो
तुम्ही राहता कुठ तुमं मूळ गाव कोणत ये
गणेशपूर
अच्छा मग तुम्ही नागपूरला का गेली
ते सर्विसमध्ये येत म्हणून
हो का
हो
बरं बरं
हम् हम.
मग काम वगैरे झाली तुमचे?
नाही, नाही चालूचे.
चालूच आहेत का?
हम्म
बरं बरं.
हम्म
काय कामं करत आता?
काही नाही आमच्या डॉगीला खायला द्यायचं.
हो का.
हम्म
अच्छा!
हम्म जेवण द्यायचे त्याला.
कोणता, कोणता, कोणता डॉगी आहे तुमच्याकडे?
जर्मन शेफर्ड
हो का.
हो.
हम्म, मग त्याला खायला काय काय देता?
काही नाही, आम्ही आमचं घरचं बनवलेलंच देतो, दूधपोळी.
अच्छा, तो दुसरा काही खात नाई का बाहेर?
हो हो हो. खात्यात. काही पण दिलं तरी पण खाते. पण आम्हीच नाही देत जास्त. हम् आमच घरचंच बनवलेलं जेवण देतो. दूध पोळी दोन्ही टाईम.
बर बर.
हम्म.
मग, अजून काही बाकी?
आ. आज होतं का तुमचं कॉलेज मग?
अं नाही, आम्हाला अजून कॉलेज सुरू नाही झालं आमचं.
कधी होते?
अ काय माहीत नाही अजून, विचारनार
हम्म, क्लास वगैरे काही?
हा क्लास, हा क्लास लावलेत इथं अमरावतीला.
हो का. हम्म हम्. ओके, हम्म, झालं मग जेवण बिवण?
हो, जेवण झालं.
हो का.
हो. तुम्ही काय जेवण केलं?
पोळी भाजी म्हटलं ना.
अच्छा.
हा, आमचं आलं जेवण बिवण. हम्म,
बर बर.
हम
मंग तुमची मुलं काय करतात?
काही नाही, आहे कॉलेजला गेलेय.
अच्छा, आता किती मध्ये येत ते.
फर्स्ट इयर.
फस्ट ईयर.
हां.
हम्म, बरं बर.
हम्म,
मंग, अजून बाकी काही,
काही नाही, कॉल आला म्हणल बोलाव.
हा हा.
हम्म,
हम्म,
बोला म्हग, कॉल केला तर आला आता.
ठीक आहे मग, करा कामं मग.
ह ओ